हॅलो हा बोला
हम्म बोला कि
तुमच्या घरी लहान मुला कशा प्रकारे तुम्ही? संस्कार करता लहान मुलांच्या वरती माझा एक लहान मुलगा
मोठी झालीत आमची मुलं पण आम्ही लहानपणा पासून त्यांना म्हणजे काय त्यांनी मागितलंय आणि आम्ही वेळेत त्यांना आणून दिले असं कधीच झालेलं नाही
हा हा
आम्ही त्यांना मागितल्या मागितल्या कोणतीच गोष्ट आणून दिलेली नाही
आहे ना नाहीच पाहिजे पण मुलाला हो ना
हा मग ते आता म्हणतात मोठ्या झाल्या म्हणतात ती आम्हाला तुम्ही काय आणून दिलं नाही काय आणून दिलं नाही काय आनून दिलंय नाही, म्हण त्या गोष्टीच त्यांना महत्व तर आहे, ना त्या त्यावेळी त्यांना आणून दिलं असत. तर त्यानी त्याला किंमतच राहिली. नसते ना
हा
हा
तर
कळते त्यांना म्हणजे हा अजून आपल्याला हे मिळालेलं नाही कधी मिळणार कधी मिळणार असं त्यांच्या मनात आणि हा आता हे, मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो. हे तर त्यांना कळते ना
हो
हा नाहीतर जर ती त्यावेेळेस ती त्यांना, गोष्ट आम्ही दिली असती तर त्यानी विचार हा आहे आपल्याकडे आता काय गरज आहे, आपल्याला त्या गोष्टीची
हा आपल्या आईडला नसतसच, मिळून दिले आपल्याला
हा
हम्
मग तेच जर हा आता, आपल्याकडे ही गोष्ट नाही बाबा मग ते आपण आता मिळवायला पाहिजे ते गोष्ट तर मग ती गोष्ट मिळवण्यासाठी, त्यांना काय किती कष्ट करायला, लागत ते कळू दे हम्म म्हणून त्यांना जात वे जिे गोष्ट मिळवून द्यायचीच नाही हा जी महत्वाची वाटते, आपल्याला योग वाटते त द्या तु म्ही त्या त्या वेळेला म्हणजे अभ्यासाचं पुस्तक म्हणा हा त्या दिल्या ले वस्तू हा गरजा आहेत त्या दिल्या पाहिजेत अन्नवत्र निवारा शिक्षण
त्या गरजा दिल्या पाहिजेत, आपण त्यांना पुरवल्या पाहिजेत
हा.
बाकी फक्त फ बाकीचे लाडूचेे
हा आणि मुलांचा हट मुलांचा हट्टीपणा कमी होतच नाही, दिवसेंदिवस वाढत ह आ त्या आण दिली हा उद्या मला घोड पाहिजे परवा मला आणखी काय पाहिजे, तेरव मला आणखी काय पाहिजे.
तोच विषय होतोय ना
हा.
लहान मुलं माग म्हणून हट्ट म्हणून आईवडीला आणून देत्यात त्यांना पुढ जाऊ तोच त्यांच्यावरती परिणाम होतो.
हा.
रडलं की आपल्याला मिळत, उद्या पण रड.
मग त्या रडायला कि मम्मीचा मन पाजळतोय माझा बाबू रडाय लागलाय माझी रानू रडायला लाग गली.
हम्म. लाडच तसे ठेवले असतात ना आपण.
हम्म. रानूचे कि लाडूचे का बाबूचे.
राणू असेल कोणाला लाडू असेल. कोणाचा, कोणाचा बाप हो.
हम्म हम्म.
पिल्लू आहे.
हम्म हम्म, असो असो प्रत्येकांच ते म्हणजे प्रत्येकांना प्रत्येकांची मुलं बाबू सोना किंवा लाडू बारामचा
हो किती जरी झाली तर ती छोटीच असतात.
हम्म.
दुनियेत असं काहीच नाहीे आयसाठी आपल्या मुलांनी करू नये. मुलांसाठी करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत पण मुलांनी पण आई वडिलांसाठी करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत ना.
हम्म. पण करायला पाहिजे त्यानी मनावर घेऊन.
हम्म केलं पाहिजे.
आणि आपण म्हणजे आई वडिलांनी मुळात म्हणजे मुलांकडून अपेक्षा कोणतीच ठेवली नाही पाहिजे. कि माझा बाबू हे करेल किंवा यो हि सोना माझ्यासाठी एवढ करेल आम्ही इ केले ती दोघं आमच्यासाठी एवढं करतील.
अपेक्षा कोणीच आई वडलांनी पण मुलांकडून नाही आणि मुलांनी पण आई वडिलांकडून नाही ठेवली प
हम् हम्.
हम्म.
आणि आताच्या काळात कस झालंय प्रत्येकाला आपापले आयुष्य जगायचं पुड पडलय.
होय.
हम्म त्याण उद्याचा दिवस कसा येईल कोणाला सांगता येत नाही.
हम्म. आणि आता पूर्वीसारखी माया तर राहिली का बघ मुलावर आईची किंवा आईची मुलावर.
अजि बात नाही.
हम्म बहिणी भावांची म्हणा.
प्रत्येक घरात भांडण हाय.
एक मिनिट हा. हा.
हम्
एखादा असतय, शंभर पैकी दहा दहा पैकी पाच अशा असत्यात, बघून बघून पण बोटावर मोजण्या इतकेच असतात. हा.
ए म
आता सगळं प्रेम, माया हरवत चालल्या कुठ? तर
आलं की, घरी फक्त मोबाईल.
हा आपुलकि राहिलेली नाही.
कामावरन आली की मोबाईल, त्या मुलांच्याकड लक्ष नाही.
आधीच्या म्हणजे वेळात कसं? संध्याकाळी आल की, चहा करून सगळ्यांसोबत गप्पा मारून शेजारी पाजरी वगैरे बसून घोळ्यामेळ्यानं, नंतर टीव्हीचा एखादा प्रोग्राम बघत बसायच सगळेजण आठ वाजेपर्यंत आणि नऊ वाजता म्हणले तर सगळे झोपायचे.
झोपत होते.
आणि पाहाटे पाच ला उठायचे सगळे.
आता झोपतात बारा वाजता. उठतात दहा वाजता सकाळी.
हा आणि सहा वाजता म्हणजे सकाळी बैल जुंपून, शेतात नांगरायला.
नाश्ता वगैरे व्हायचा ना, दहा सहा वाजता त्यावेळी
हा न्याहारी असायची त्यावेळी, आता नाश्ता म्हणतात.
हो त्या वेळी न्याहारी ओ
हा न्याहारी म्हणजे काय कालवण, भाकरी, दही हि न्याहरी असायची. आणि त्याचाच आता दुसरा प्रकार झालेला हाय नाश्ता म्हणजे पोहे, उपमा किंवा सँडविच, बर्गर आता हा नाष्टा झालेला हाय. ड्रिंक म्हणा, कोल्ड्रिंक्स म्हणा
अगोदरच्या लोकांमध्ये सदृढता पण होती ना तशी
हा.
रोग काही नव्हत्या त्या वेळेला, आता सगळं औषधी खाण आलय. वांगी वगैरे जर भाजीपाला तुम्ही बघताय? तर सगळ्या औषधावर आधारितच आहेत ना.
हा.
अशा भाजीपाला आहेत की, त्याच्यावरती औषध फवारल्याशिवाय ते होतच नाही.
होतच नाहीत. आता बदलत चालय, हाळूहळू सगळं बदलणार, इतका मोठा बदल होईल कि ही पृथ्वी आता पलटी होत्या काय असं वाटायलय?
वाटाय लागलय.
कारण पृथ्वीच्या पोटातन, मानसें किती काय काय काढायला लागल्यात?
मग
किती खोदकाम? किती खणकाम? किती किती त्याला त्रास देत्यात जमनीला.
झाड तोडून, वृक्षतोड तर किती?
किती वाढत्या? मग ती झाडं जमनीशी धरून असतात ना मुळ. झाड काय म्हणजे असं अंतराळी नसत्यात? झाड जमनिशी धोरणं असतांत म्हणूंन जमनीला एक प्रकारचा आंधार किंवा उभं असते नाहीं तरं मोठ्यां मोठ्यां इंडस्ट्रीज मध्यें बघां जावं आंता सगळं ख कामं व्हयं खनिज तेल काढायंला सगळ्यां समुद्रातून सगळं खाणकाम सुरूं आहे बोरवेल किती लोकं मारतात आंता घरोघरी प्रत्येकांच्या बोरवेल झाल्यांत
बोरवेडयतो
मशिनरी लावूंन पोटांत जमिनीच्या पोटांतले सगळं उपसूंन काढायं लागले तेल अंसू पाणी असो मुरूम असो आंता मुरूम संकट उखडून काढायलां लागलं डोंगर पोकरल्यांत वरं मंग पाऊस कसां पडणांर
हम्मं त्याचंच मुळं मंग भूकंप
माणूस कसां आंता पैशांचा मागे लागलेला आहे त्यांला ह्यां सगळ्यांची किंमत नाहीं आंता नैसर्गिक संपत्तीची किंमत राहिली नाहीं आंता
हं नाहीं कां
नुस्ति माया पैशांची त्यांमागेच पळालं लागलाय आंता माणूस
पैशांचा मोह लागलांय आंता संध्या माणसांना
पणं नैसर्गिक संपत्ती आहे तरं श्वास आहे नां नैसर्गिक संपत्ती आहे तरं ऑक्सिजन आहे
किंमत कोरोनांच्या काळांत काळं आली नवं सगळ्यांना
हो नां ऑक्सिजनचे मास्क देखील आपलां ऑक्सिजन सिलेंडर किती विकतं मळूंन ते ते जवांचे प्राण गेले
मंग ते तरं कृत्रिम होतांल
हे तरं नैसर्गिक आहे तुम्हीं आजूंबाजूंला लिं कडूलिंबाचे झाडें लांवा
मलां तरं अशा म्हणजे असं डोक्यांत असं विचार जरं आलं निसर्गाबद्दल मलां मानव जातीचा इतकां रांग येतोय खूंप रांग येतोय मानस जातीचा
तिरस्कांर करण्यांसारख्या गोष्टी सगळ्यां करतांय नां
हां
त्यामुळें सं
आणि निसर्गावर माझं खूंप प्रेम आहे
हो निसर्गाचा रांस होतांना कोणालाच बघंवत नाहीं नां ब गरजां वाढल्यां लोकसंख्या वाढली लोकांची त्यांमुळं गरजां वाढल्यां
ऋंतू बदलला तरी प्रत्येक ऋतूंत म्हणजे मलां असां ऋंतू कुंठला पणं येऊ दे हिवाळी येऊ दे पावसाळी येउदे उन्हाळे येऊ दे किती पणं त्रास होउदे पणं तो ऋंतू यांयलाच पाहिजे हां पावसांत आंता आमचं घरं इतकं गळतयं पणं मलां पाऊस पाहिजे शेतीसांठी कांहीं होईना पाऊस पाहिजे हं थंडीच्या दिवसांत थंडी पणं पाहिजे कारणं एन्जॉय थंडी शिवाय होऊचं शकतं नाहीं नां गरमीची किंमतचं कळतं नाहीं त्याशिवाय थंडीशिवाय आणि उन्हात पणं थंडीची किंमत कळतं नाहीं
हो नां
हां
ऋतू छा ऋतूंचा चक्र तसं फिरलंच पाहिजे, तर न पृथ्वीवरती निसर्गता टिकून राह ते ना.
हा, पण आता कस झालंय माणूस फिराय लागलाय.
हा
फिरायला आणि माणूसच जास्त फिरायला लागला, आणि माणूस स्वतः भोवतीच जास् त फिराय लागलाय, पृथ्वी पण फिरणा झालाय, स्वतः पा स्वतः पुुरतंच. सकाळी उठायचं जेवायचं, संध्याकाळी जेवायचं झोपायचं सकाळी उठायचं जेवायचं झोपायचं हे चक्र त्याचं रोज च सुरू झाले आ
रोजच सुरू झाले, सगळं बिझी शेड्युल झाले ना.
हा.
काम करा या. घरी राहावा.